हो, आवाज येतोय? आवाज येत हा, हा, मग पाऊस आहे ना, तुमच्याकडे भरपूर!
होय आता, चालूच आहे बघा,
ह आता भरपूर दिवस, त्यामुळे आम्हा काल केलाय त्यामुळे, चालूच झालीत,
आमच आता काल पासून चालू झालाय पाऊस, मागे आठ दिवस नव्हता.
हा, हा, हा नाही ऊनच पडलेल, आमच्याकडे, होय काल काल, पण भरपूर आहे पाऊस,
तुमचं दर शेतात आहे का ना? हॅलो
ते अमघातच आहे पण
म हा बोला
ग गावातच आहे पण शेताला शेत असं बाहेर जायला लागतंय ना? आमचं कसं पावसाळी शेती असते भात, नाचना, भुईमूग ते पावसाचे पाणी आमची शेती असते ते करायला लागते ना आता.
हम् हम् मग तुम्ही जाताय स्तः
शे शेताला दिवसभर सकाळी आठला आठ पाठला गेले की नऊ सात वाजता संध्या साडेसात सात वाजता्या घरी यायला.
हं
हम्म
मगस आवरून जातय.
हो आवरा आहे थोडा आवरायचं थोड. थोडं आवरायचं थोडं जाव बाय करतात.
हम्म मी पण घरी मी घरीच असते लहान आहे बावंच त्यामुळे आमची शेती. तिकडे नाही गावाकडडे आहे ना तिकडं.
मग तुम्ही प्रॉपर राहता कुठे राहता?
आता इकडे राहो सांगली म हॅलो हॅलो सांगलीमध्ये असत आम्ही नगाव आमचं नावा तिकड आहे.
हा हा हा ह शेती तुमची गावी असते का?
हम्म
हॅलो
त्या मग काय काय असले शेतात तुमचे.?
शेतात भात, नाचणं, भुईमुख
हम् हा हा आ तुमच्या इकडं भात म ऊस
आता ते
हम्म हा
रोपा
रोपं लावून नवतात हा हा.
आमच्यावर हो तुमच्या
कायच रडाला लागलेय लहान वया त्या मोकनी
हम् हम
खायला घालायला उशीर लारी खायला खात नाही लवकर. तुमचं ऐकय
म्हणून मग
मोठे आहेत मुलगी सातवीला आणि मुलगा आता सहा सहा वर्षाचा शाळेला जातो एल केजी ला.
हम् हडा
मुलांच काही प्रॉब्लेम नाही अभ्यासाच करत बसतात.
हां
नांत लहांन असली की तसं जरा मोठीं हो र्य सांभाळाचं लागते आमची आता मोठी झाल्यातं त्यामुळें कांहीं टेन्शन नाहीं करत्यांत त्यांचं ते अभ्यांस करतात जेवणं खाणं वाढूंन दिलं की जेवतांत कायं प्रॉब्लेम नाहीं नां
बरं कळतं नाहीं तोपर्यंतचं
हां
कळतं नाहीं तोपर्यंत दमवत्यांत म्हणलं?
हो हे पणं माझा मुलंगा पणं आता जरा हे दोन वर्षांत. दीड वर्षांत जरा दमवांयचा कमी म्हणजे.
हम्मं
तो साईटला नाहीं मम्मा मम्मा
हंम
तझां नाहीं करायंचा हातन खातं नाहीं शाळेंत कायं टिफिन मध्यें खातं असेल तेवढांच एक घराचं संकाळ संध्याकाळं चारायचं हातानं खाकी नाहीं तूं चार तूं कशांलाय म्हणतोय असं करतोय? मुलगीचं कायं टेन्शन नाहीं मुलगी आता मोठी झाल्या सातवीला आहे. त्यां मूळं तिचं कायं नाहीं हम्मं मंग आणि कायं मंग
चाललंय निवांत वरच्यां घरांत ह
यां म्हंणा
होयं संध्या घरीच आहे होयं होयं.
हंम हंम बा बाळं लहान आहे म्हटल्या वर घरीचं थांबायला बा बाहेर कसं जायंला मिळणारं?
होय?
हम्म बाळं लहान असतं कायं चालतं नाहीं घरीचं सगळं करायला लाग
होय.
हम्मं
नहांजून--नं कळतं नाहीं आता हे केलेय नां आता दोन वर्षं अजूंन कंप्लीट व्हायचे आहेतं.
अजूंन कायं म्हणजे जरां जरां असतांत पांच मिनटांत करं
हां करं करं होय.
तेचं की हम्मं
स्वंयपांक झालायं जेवणं व्हायचंय अजूंन? जेवणं व्हायचंय आहे स्वंयपांक झालायं?
तेचं की दे वेळानं जेवतं असणारं म्हणलं?
होयं होयं वेळानचं होतंय आमचं. बाळांला पहिला घ्यायलां लागतं एक जणं कोणं तरं. एक जणं त्यांला घ्यायचं तोपर्यंत स्वयंपाक करायचं? मंग हे करायचं. खायलां घालांयला मी घालते तोपर्यंत ते सासूू सासरे जेवूंन घेतात त्यांला घेऊनं जांतात तोपर्यंत बाकी आम्ही राहिलेलो मिस्टंर मी जेवणं करूंन घ्यायचं? ते वडांवडी करतोय सांडतोय सगळं?
हम्मं त्यामुळें ते हे करायचं लागते हम्मं होय
त्यामुळे
हा हा काय म्हणला
होय होय
नव्ह खेळ हे वढ ते वढ चालू असतय ओ त्यांचं
खिळकुरी पण आणि आमचं एक पहिलं हे झालंय त्यामुळ कनी ह्यो लाडका झालाय लईच आणि दुसरं कोण नाही ना खेळायला त्याच्यासोबत घरात हम्म ते खेळणारी एक एकटाच आहे त्यामुळ रडवून पण चालत नाही
त्यावेळेस घरात म्हणजे बाळ नव्हतंच आणि तेव्हा अपरु कायन झालंच करायला वेळ नाहीये काय नाही लय हट्टी झाली आहे लाड लय झाल्यात लहानपणापासून मोठी मुलगी मुलग्याच काय एवढं नाही त्यामुळ काय हे
हम्म माझं पण हे जरा अ लवकर हे झालं नव्हतं ना चार वर्ष साडेचार वर्षांनी राहिलेलं
हम्म मग आता त्याचा लाड चालू आहे पहिलाच मुलगा?
आणि रडवत पण नाही कोण जास्त लेकरु रडतयच सारख किरकिरत जरा पाहिजे म्हणजे पाहिजे असतयं त्यामुळ
हम्म हम्म पाहिजे म्हणजे पाहिजे सगळं
आता पाऊस आहे नाही तर सारखं बाहेर चल सारखं बाहेर चल म्हणतोय असं करतोय
पाऊसातन पाऊस आहे त्यामुळे ते जरा शांत बसला असेल आज
शांत पण नाही चालू असत
नाही दार लावून तुम्हाला दारच लावून बसत असशिला तुम्ही तर थांबत नसल
नाही एका जागी बसतच नाही आणि काय करायचं हे झालं की ते कर ते झाली की काही तर कर मला घेऊन हे फॅन लाव तो फॅन लाव बटण दाबायची सगळी घराची लाईट लाव इकडची लाईट लाव
आता ते प पावसाळे पाऊस आलाय त्यामुळ ते फॅन पण बंद परत त्यो चालूच करत असणार तेप त्याला खेळायला हे करायला चालूच पाहिजे म्हणत असणार हम्म हम्म
असं करतोय तर सारखं तसच माहेरी गेलेलो मध्ये सुट्टीला तिथ पण पहिला कुणाकडे गेलाच नाही मम्मीकड थोडं गेला पहिला पहिला
नंतर नंतर चालला मम्मीकडे पण पहिला पहिला माझ्याकड जरा खेळल्यागत करायचा
तेल नाहीये तेल नाहीये तेल नाहीये हेच्यात हा ते तिघ तीन आहे
बाहेर गेल की म्हणायचं घरा घरीच आहे असं करत होतो
गवी समख
होय आता यायच्या वेळी ओळख होत्या मग रडक होत मम्मी आई म्हणून परत यायच्या वेळेस असं
एक दो तसच असतय
अशी वओळख आता म्हट झाल्यामुळे हाय झारा
ह की को
तिथ एक दिवस दोन दिवस लगेच सर्दी येणार आणि दुसऱ्या दिवशी तर घेऊन आलो की नाही ह घितली ती जी सर्दी गायब
हो
सजन मम्मीकडे ोड बिगडायं ती निव न गाव शोक घलता अशी कराय
हो आमच्यात पण आता मीथ पण हे
काय आता झाला तरी तिने कधी दमबवलं हम्
हम्म व्हिडिओ कॉल त्यांनी इकडच्याने केलं की मग लगेच रडायच असं करत होता तिथे गेल्यावर माहीत गेल्यावर
हा
ह
ब पंधरा एकंद राहिल्यात तुम् हॅलो ताय
नंतर करते की
का
हां बोला
मग चालत तिकडून करा आणि मग आम्ही इकडून करतो म्हणजे दोन दोन होते तेच
हो होय तम्ही असता ना का जागा असता ना
मी असतोय दहापर्यंत असतोय करा दहाच्या एक तास करूया दोन दोन होत्यात मग
हां हां ठीक आहे मेसेज करते म
मेसेज करा नाहीतर कॉल करा डायरेक्ट काय प्रॉब्लेम नाही उचलते आणि मग नॉर्मल कॉल करा आणि मग हे करा जेवण आता आम्ही जेवतोय त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही अांडी कुंडी आवरतो आणि तुम्ही कॉ करा मग कॉलवर बूल तुम्ही पण आरा बाळालागरा झोपामध्येेवान तर बोलाय गत
हां हां ठीक